बोला
काय करते ग
काय नाही बसले. हा दंडी जेवन होत ना आमच्या इथं इतकं त आवरलं भांडण ते घसले बसले.
हा रसपुऱ्या केलायता का मग
नाही पुरणाची पोळी रस पुऱ्या नव्हत्या केलंय.
हा का पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या का कोणी केल्या तुमच्या इकडे कोण करत
सासूबाईने केले होते सासूबाईच करीत्या.
हा का तुम्हाला नाही येती का
हा नाही येत सासू बाई च कर ते
कशा करता य त्या पुरणाच्या पोळ्या सांगता येतील..
नाही ना त्याची रेसिपी सासू बायांनाच माहिती त्या गेल्या मळ्यात आता
हा का आम्हाला करायच होत. पण मग रेसिपीच माहिती नव्हती.
हा ना ते आल्या का मग संध्याकाळी करते ना परत फोन
हा का रेसिपी सांगा मग तेवढी आम्हाला
चालेल चालेल. हा आमटी आम
ते कोण करता.
ती मोठ जाऊ बाई कररी ते ते मोठे जाऊ बाई करी ते हम्म भांडे घसेते त्याचे
अच्छा
हम्म
ह ह
ते का सकाळ बसून भांड्यावरच होते इतक्यात झाले भांडे घासायचे बसले. तेवढ्यात तुमचा फोन आला, हा ना
बया लय भांडे होते.
मग मांन ग अदे आमच्या इद पोर जास्त अंतच्यामुळे सारख भांडण निघत राहत्यात.
हा का
हा
आम्ही तर बोर्डिंगलाच टाकले आमचे पोर
त्यांना टाकल्यावर सासूबाईणला नाही ना आवडत, नाही ना,
आमच्या आजीत सासूबा आमच्या सासूबाई काहीच म्हणती नाही त्यांनीच टाकाय लावलं म्हणे पोर घरी खूप त्रास देता. बोर्डिंगला द्या टाकून म्ी दिलं बोर्डिंगला टाकून,
त्याना ना आवडत ना सासूबाईंला
नाहीय का,
नाही ना
आमच्या सासूबाई अजिबात नाही आपल्या पुढं
हा ना चांगलंय मग कुठे गेलं. तुमच्या सासूबाई
त्या त्यामळ्यात पाठवल्या आता म्हणलं तुम्ही जा मळ्यात मला जोपायचय.
हा ना मज्जा आहे मग तुमची झोपात्या पण तुम्ही दुपारच्या
हा आम्ही आज झोपू राहिलोय.
हा ना
हा आता झोपायचं आहे, सासूला म्हणलं तुम्ही जा आता मळ्यात आम्ही घेतो घरी झोपून
हा ना कामं नाहीतका आता मळ्यात तुम्हाला?
हा नाही आमच्या मळ्यात काही काम नाही राहाती, आम्ही शक्यतो जाती नाही. सीझन वारीच जातो, फक्त टमाट्याचा सीझन असला का तेव्हा तेव्हा जायला लागत जास्त बाकी आता नहीं म लाहनी जावू सांभाळून घेते मग आमची
हा ना आता कुठं जाईल लहानी जावू?
ती ती गेली बुरकळायला
हा ना सांगून देऊ काय नाव मी? तुम्ही असं म्हणताय
सांगुण दे आपल्याला काय फरक नाही पडत, आपण जे हाय त्या आहेत
हा ना तिला राग नाहीत का तुम्ही एवढं बोलात्या?
तिला काय राग येईल? तिच्या कुठं तोंडावर बोलले मी
पण मग ते ऐकात असेल ना साइडनी
नाही नाही तिला कळतं नाही, काही माहिती का
हा ना.
हा. बाकी? हा आमच्या झोपत चाललंय झोपाचंच होतं म्हंटलं कराव तुम्हाला फोन काय चाललं काय नाही विचारावा?
हा ना. काही नाही आता आमचे भान्डेकुंन्डे आवरारले आम्हाला आता थोडंसं म्हटलं आराम करावा परत आम्हाला आहे ना आमचे दुध दुधांचा टाइईम होईल ना मग परत दुध भरायला लागतील आम्हाला
हा ना बर बर चांगला बिजनेस चालूय असंच बिझनेस करा काहीतरी
मग आता दुधानचा बिझनेस सुरू
ह अजून थोडा मोठा गोठा टाकावा.
चाललंय ना म गोठ्याचं काम करून राहिले मळ्यात
हा का?
हा नवीन गोठा बांधलाय आता परत गाई घ्यायची आम्हाला
बरं बरं त्याचं शेणपाणी कोण काढत?
आणि माझा नवरा.
तुमचा नवरा काढतो बाई माझा नवरा तर शेणाकडे पाहत
हा ना नाही. ते आमचं सगळं करून घेतात. को मग मला मळयात सुद्धा नाही नेत आजारी
आजारी म्हणून नाही नेती का? नाही तर नेत का अशी?
हा नाही तर पुुढ घालून नेत्या. घरी घरी ठेवल्या होय ना पोट दुखतं
हा ना अग मग त्यांना करमत नसेल तुझ्या शिवाय काय नजरे पुढं लागतं असेल त्यांच्यासारखी
हा तेच आहे.
हम्म.
काय म्हणते?
हा काय नाही या बाकीच्या पुरी काय नाही प्रात मधी मधी आमच्याकडे पाचले ना आमच्या दोन पाहुणे आले आठ पंधरा नाही आमच्या काडे आले आठ पंधरा दिवस त्या सुट्टया यात त्यांत ना? ह का आमच्या भाच्जा बिच्चा कोणीच नाही आमच्याकडे हिची पण ते आता सुट्ट आहे ना म्हणून आलंय
त्याच्यामुळे आमचं घर भरेलच राहत
हा का नाही आम्ही दोघच जण राहत आमच्याकडे कोणीच नाही राहत
हा हम्म
हम् आमच्या पोर बोर्डिंग ला टाखेल
हा ना तस आमच्याकडे जावेचे पोर पोर ये नंदाच्या पुरी ये माझे
हा ना बरं य बाय आम्हाला अजिबात नाही कोणीच नाही आमच्याकडे
आमच्या घ आमच्या घरीले पोर आहे
बरे बरे बाई पोरं सोरान
हा ना ह्म बाकी अजून काय चाललंय म्हण तुमचं
बाकी काही नाही आता आरामच करायचा हा तब्येत बऱ्या येतील आणि जाऊ थोडी कणती कुच त हम्
मग दवाखान्यात घेऊन जायचं न तुम्ही निट
पण तिला अंग सोडून ताप तिला कोणा नेऊ दवाखान्यात
पण विचारायचं काहीतरी दुखत असेल म्हणून ती कागत असेल ना
चर्चीला काही काम नाही करायचं रात म्हणून त गागती
हा ना ऐका ना त द कोणी
मुद्दाम नाटक कर ती
ह ना हम् हम्म बाकी अजून
काय नाही आता गायच ते संध्या काय हॉटेल ला जाऊला
हम् मजा आहे मग तुमची
हा मग असं ना काय हॉटेल ला जायचन
आम्हाला फिरायला जायचंय मग आता मिस्टर काय करताय काय माहिती
हा ना बरं ये जात जायचं फिरायला
हा ना ते संध्याकाळी डोकं लावलंय म्हटले जाऊ फिरायला पण का आता मिस्टरांच्या मनावर आहे ना
काहीच नाही राऊत भे
का आम्ही लावतो डोकं त्याच्या मुळे असं थोडस वाटत आहे
नाही माहिती कस लावत आमच्याकडे अजिबात डोकं बिक नाही लावायला लागत
हा ना नाही आमच्याकड थोडस डोकं लावून डोक लावाय लागत आहे
हम् हम्म बर बर
हम्म
आमच्याकडे आहे ना मस्त आम्ही दोघच जण राहतो जेव्हा मनात आलं तेव्हा बाहेर जायच फिरायला जेव्हा वाटलं तेव्हा हॉटेल ला
हम् हम्म ह् लईच पोरांचा आवाज येतोय तुमच्या इथे
ते पाहुणे आलेत ना आमच्याकडं मग
हा ना आजच आले काय पाहुणे
हा आज चाले न उद्या सकाळी जातील ते
हा का बर म तुमचं घर रिकाम होईल आमचं अजून भरलेलं आहे
आमचं रिकाम होईल
आमच्या घरी लय पाहुणे राहते
हा ना बर आहे बरे बाई घरातलं नाही तरुण आहे ग तू
हा ना
हम्म एखाच दिवशी आमच्या इकडे मग
येऊ ना टाईमच नाही राहतो दुधांमुळे टाइमच नाही भेटत आम्हाला हिंडायला आता धोंड्याचा महिना पण संपलाय
हा का धोंड्याच काही नाही धोंड्याला ना काय आले म्हणजे तुम्हाला कपडे ल ते घ्यावं लागल दोंडा संपल्यावरच या चालल चालल धोंडा संपला का मंग येतो
हा ना चालल चालल
बाकी
बाकी काय नाही मग अजून
काही नाहीय ना
नाही नाही आता काही नाही
चालेल
तुमचं झालं का धोंडा झाला
आम्हाला दोन तोळ्याची अंगठी घेतली
हा का ती बोटात बसली का पण
मग बोट काय बारीक आहे
तेट आलते का लवकर आल होत बाहेर हा हा चालेल चालेल